हॅलो.
हॅलो.
हॅलो-
हायसा-
तोमारा- नमस्कार-
फोन आलाय ओ तुमचा.
हां फोन केला होता कामाची गरज होती ती. हॅलो-
हां फोन आलेला तुमचा माझ्या फोन का?
हां ती कामाची जरा गरज होती? टेक्स्टाइल मध्ये मुली पण काम करतात ना
हो करतात ते शेतकामध्ये शेतकऱ्यांना मुलीस काम करतेात आमच्याकडे
ह तेच कसं करतात काय करतात ते विचारायचं होतं
एककांमध्ये बघा आमच तर कसं आहे याच पण आहे? त्यामुळे इकड कस टेक्स्टाईलच काम वगैरे भरपूर आहे आणि स्त्री पुरुष समानतेमुळे असं वेगवेगळ ठिकाण य तर मुलींना देखील टेक्स्टाईलचं मशीन कसं चालवायचं वगैरे हे ते सगळं पाक शिक
हा.
हॅो
हां बोला?
हा तर हे पण शिकवत्यात.
हा हा.
त्यामुळे तुम्ही ते टेक्सटाइल मध्ये तें करू शकताय.
कस करतात काय जरा माहिती सांगणार?
इथ म्हणजे बघा आपल्या किस्तांमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत? एक ते चालून येते एल्परमध्येध्ये
हा.
तर मग हेल्परमध्ये आपल्याला जवळ पणी
हा.
काय फेमस. इफर्मोशन मेंडिग मध्ये काय ते ते कापड चेक करणे म कापड व्यवस्थित चेक करून ते पुढ. पाठ केल वगैरे पाठव मग हा झाला बाहेरचा विषय.
हम्म.
मग आपल्याकडे कसं आहे की. ज त्या मशनना चालवण्यासाठी व्यूहर असतात? व्हयुवर हणजे का मला आपल्या हिंदीमध्ये बोललं जातं कारागीर म्हणून त्यांचं काम असं असतं की. ह मालक त्यांना ठराविक अशा मशना देतात चार म्हणा सहा म्हणा. मग त्यानुसार ते कारागीर ते सहा मशीन चालवत असत म्हणजे, त्याच्यावर कुणी तार तुटणे किंवा फिलिंग वगैरे होते? किलिंग होऊन बंद होतं. म्हणजे अ स्पीक जातं. मग मिस पीक गेल्यानंतर ना त्या पीकला दोन बोटाने बाहेर काढून. त्याला, मशीन परत चालू करावी ना. मग हे असं असतं, बर वार कोणे म्हणजे पाे मण एखादा जास्त पण अडकण अस तुटू शकत मग ते तुटल्यावर असं व्यवस्. त्याला गाठ मारून, परतेक ड्रॉपिंगच्या पुढे घेऊन, त्याला भरणे त्याला वार्त म्हणत?
हम्म,
तर हे असं आलं व्ह्युअरच जेणेकरून, ते सहा मशीनी आणि ती पूर्ण जबाबदारी येतेेच गावात म्हणजे, चालवने. ते बंद पडलेले त्याला चालू करायचं. हे ते सगळं प म हो एकच ते गिमगटर वगैरे असतात ते मदत करतात तस, परंतु हे सहा मशीन जे आहे ते विवर सांभाळतात ना. परत मग त्यानंतर आपले ते डिपार्टमेंट बिम गेटन बिम गेटन मध्ये, कसा असत जेव्हा एखादी क्वालिटी चा म्हणजे दहा अगे ना पा
मग तो बिंब अ.. संपला की मग ते बिंब तिथून कापायचा,.. मग कापून झाल्यानंतर मग दुसरा एक नवीन बिंब. मग तो दुसरा बिम नेऊन तिथं. त्या ठिकाणी लोड करून मोकळा बिम काढून मग ते लोड करायचं मग त्यानंतर मग नॉटिंगवाले येत्यात? नॉटिंगवाले म्हणजे जे वरचे धागे. मेन कापलेले असत्यात ते आणि नवीन बिंबाचे धागे. दोन्ही काढून एक सोबत असं त्यांचा गाडा वगैरे छोटीशी मशीन असते. जेणेकरून त्या मशी निन त्या दोन्ही धाग्यांची गाठ बसते,.. मग त्या दोन्ही धाग ते त्यांनी गाठ मारून देतात मग बिम देतात तेच गाठ वगैरे टाईट म मारून ते मशीन चालू करून खेचून घेतात.? तिचं क्वालिटी परत चालू होते? तरी असे बिंब गेटर काम आहे. परत पिटर येत त्या पुुढे पीटर जर कोणत्याही मशीनच काही प्रॉब्लेम असेल किंवा, जर काही बिघडलं ते येऊन बघतात. मग त्यानंतर कुठेही अडचण असेल तर ते येऊन करतात. मग त्यात मेंटेनन्स भेटा त्यात पाळतात. बर, अजूनही काही मेंटेनन्सच वगैरे काम असेल? रेग्युलर, ऑइलिंग, ब्लिचिंग किंवा आणि कुठेतरी काहीतरी पाठ वगैरे बिघडला नाही. तर ते तर, अस असतय तुम्हाला जर टेक्स्टाइल मध्ये, जर यायच असेल. तर तुम्ही येऊ शकता? आपल्याकडे मुलिंच्या वेगळ्या क्लासेस पण चालू आहेत. जेणेकरून त्यांना, तिथं व्यवस्थित शिकायला सुद्धा मिळेल आणि असं स्वतंत्र खाते पण आहे. की तिथे फक्त मुलीच काम करतात, जेणे करून त्यांना जास्त कशाची काय अडचण वगैरे येणार नाही अशी खाते पण आहेत.
हम्म.
जिथे जेणेकरून मुली काम करतात वगैरे मस्त काम करतात. शिकवणे पण चांगले असते.
सुरुवात आपल्याला त्या हेल्पर पाासूनच करायला लागते का?
नाही तसं काहीही नाही कारण शिकवणीमध्ये कस असतं. कि मुली हेल्फर काम जास्त करू शकत नाहीत ना कारण रूळ वगैरे वजे असतात. मग त्यांनी ते काढणं वगैरे ते त्यांना हे होत नाही जमत नाही वगैरे. म्हणून आपल्याला असे क्लासेस की बाबा जेणेकरून तिथ ट्रेनिंग घेऊन त्या खात्यामध्ये पहिल्यांदा ट्रेनिंग व्यर मध्ये टाकतात मग ट्रेनिंग व्यर म नंतर त्यांना, त्यांना जर वाटलं की बाबा या खरोखर सहा महिने चालू शकतात. तर मग त्यांना लाईन देत. नाही तर मग तेव्हा त्या ट्रनंग व्यू्हर मध्ये टाक आणि ट्रेनिंग व्य्हरचा प्रकार चालू होत असं असतं
म्हणजे पगार पण चालू आणि शिकायला पण चालू असं
हो हो शिकायला पण चालू पगार पण चालू परंतु पगार थोडा कम असतो कारण ट्रेनिंग मध्ये काढलेला असत ना म्हणून,
हा ह आ आता तुम्ही कुठलं करता?
आता आम्ही सध्या बिंग गलेटरमध्येध्ये आहे बघा आणि आमचे आहेत मित्र त्यांचे ट्रेनिंग क्लासेस आहे त्यांनी शिकवतात मुलीना वगैरे
अ तुमची सुरुवात कुठून झाली होती.
आमची सुरुवात तर कारण आमच्या दादा होते खूप खंबीर त्याने आम्हाला शिकवले भरपूर काही, त्यामुळे आमची पन सुरुवात झाड ट्रेनिंग वर मधूनच झाल्या.
हा हा
हेल्परला मी गेलोच नाही मग आणि काय मग. तुमचं काय म्हण येल असं.
नाही नाही नाही निवांत इकडे काही कामं वगैरे जास्त नसत ना.
हो तिकडं टेक्स्टाइल इंडस्ट्री वगैरे भरपूर कमी.
होय तिकडे नाही, इकडं नाहीयच जास्त ती.
हो आपल्याकडे कसं आहे आपल्याकडे. हा आपल्याकडे टेक्स्टाइल इंडस्ट्री पण भरपूर आहे आणि खूप हम्म खूप वर्षापासून आपलं चांगलं नाव हाय इचलकरंजीच्या टेक्सटाईल मुळे. हा आम तेच टेक्स्टाईल मॅनचेस्टर सिटी म्हणतात त्यामुळे. कारण आमच्याकडे साधं लोण पण भरपूर आहेत.
हा
किंवा साध लोन त्यापासून लो किता पडताना जास्त तयार होते धोती कापड झालं व्हरायटी तयार होतात
हा
हा
हां तीच तिकडच येणार आहे कामासाठी म्हणून विचारल होत.
हम्म तरीच मित्र आज आठवतोय.
नाय नाय तस काही नाही
हा.
ती एकदम असं वाटलं तुम्ही तिथं तीच काम करता ना त स्टेटस बघितलं होता अगोदर तुमचं.
हो हो.
हा म्हणता आणि म्हंटलं विचारायला पाहिजे.
हो चालेल तुम्ही बघा, मी पण.
हा.
मी जाऊन पाहतो किती काय काय म्हणजे कसं कसं काय काय तुम्हाला माहित ती देतो वाटल्यास पुढे मी, जर इच्छुक असाल तर.
हा करायचं आहे विचारून माहिती सांगा.
हम्म बरं बरं चालेल सांगतो, चालेल चालेल.
हम्म मग घरातले ते सगळे व्यवस्थित आहेत, काही नाही.
खूप छान आहे.
हा हा. चहा.
हॅलो!
हा बोला.
हा काय म्हणत होता तुम्ही?
चहा झाला काय. हो
चहा झाला होते. हफ्त्यातून रोज सकाळ संध्याकाळ चहा असते.
हा हा काय चहा कॉफी काय घिता?
चहा असतय कॉफी नसतिया
हा हा असतेय का तिथं कामावर असतय.
हो हो सगळं असतय.
हा हा चालते चालते. सुट्टी कधी असते दुपारु
बघा आमच्याकडे बघा शिफ्ट चालतात आठ तास आणि बारा तास. सध्या जेणे करून बारा तासच काम आहे.
हा.
बारा तास तर सकाळी आठ ते संध्याकाळी आठ. ती झाली बारा तासाची आणि आणि चार तसाची शिफ्ट म्हणाय गेली तर अह बघा पहाटे चार ते दुपारी बारा ते असत पहिली शिफ्ट. दुसरी शिफ्ट असत्या दुपारी बारा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत. ही झाली दुसरी शिफ्ट. आणि तिसरी शिफ्ट अशी की रात्री आठ ते पहाटे चार पर्यंत झा झाली तिसरी शिफ्ट अश्या तीन तिफ्ट संपवून आठ तासामध्ये आणि अनेक ठिकाणी भारताचा त्यामुळे आठ ते आठच सकाळी आठ
आणि बारा तासामध्ये शिफ्ट कधी बदलते?
बारा तासा मध्ये आठ पंधरा दिवसाने चालेल मग तुम्हाला सांगतो मग,
हा
ठेवू का?
हा